हा माझ्याण झाला व्यवस्थित कॉल
झालं झालं हा रिसिव्ह व्हायला जरा काही तर प्रॉब्लेम आहे वाटत. हा असू दे्या असू दे चालते अजून काय ग्राउंड वरचय काय?
हा ग्राउंड म रस्त्यावर आपल्या कोपऱ्यावरती बाहेर येत मेन रस्त्याला
अच्छा, अच्छा, अच्छा, हा, हा या राजूच्या टेलर दुकानात समोर काय? हा म काय म्हणले आई?
काय नाही काय करा सुरुवात लवकरच लवकर - बास झालं आता? हाह हा
ते आता काय आहे ते
केलं पाहिजे किती दिवस हो चहा आणि मिसळ. स करायचे आणि चहा हा. जरा आता पाऊस पडल का नाहीत ह्याचा अंदाज काय काढायचाय मला किती पाणी, कुठं पडतं पाणी? ते हि टाकायचे मला ताडपदरी. पावसाचं नियोजन करायचं आहे हम् त्याचंच चाललंय.
हा हे बघून ठेवायची कुठ कोणाकडे अस
डिजिटल मिळाल तरी एक नंबर आहे डिजिटलला खर्च आहे. फ्रेम रेती लोकखंडी फ्रेम आणि व डिजिटल त टाक कल की पण मोठ्ठी जागा आहे आता जागा मोठ्ठी आहे ना आपली ते आता आहे तिथे तेवढं लांबड डिजिटल पाहिजे आता विकत किती म्हणतोय काय माहित आता.
ते जुन एखकादा घ्यायचं रे म्हणजे
जुन हा तेच तेच जुनच जुनंच नाही नाही त्यांचं कस असते कॉन्ट्रॅक्ट असते ते फ्रेमवाल्या कॉन्ट्रॅक्ट दिलेला असते आणि ते लावून जातात आणि परत ते काढून नेत्यात असय त्याचं. म्हणजे ते असं नेऊन - नाही एकदा आणलं तसं मी. काढून फ्रेम आणि लावली त ती नेली परत जिंची कॉन्ट्रॅक्ट होत त्यांनी नेलंय बरोबर तिने शोधून काढलं आणि नेलं अस आहे होय त त्यांच्या साईज असत बरोबर त्या साईजच तिथं दिसलं कि ते नेत्यातीच
हा हा मला काय वाटतं कि ते हे होते म्हणजे
मग ते जुन एखाद आहे का नाही डिजिटलचे ह्या आहेत का नाही डिजिटलवाले त्यांनाच विचारून जरा ते विकत घेतलेलं पाहिजे
हा हा हा जय क आ काय गवळी
गवळी शशी गवळी हा
हा त्याला विचारायचं जून आसल् तर दे म्हणून ते तुम्हाला लागणार नाही वैगेरे काय.
बाकी ते कमर्शियल सिलेंडर. दहा हजार सांगितले दोन टाक्या मिळत कमर्शियल सिलेंडरच्या हम् आणि सिलैडर माहाग झा कमर्शियल भरून घ्यायचं म्हटलं तर बत्तीसशे एकतीसशे रेट आहे अस. पहिला पहिला होत सतराशे अठराशे रेट होता.
हा हा
हम् आता बत्तीसशे तेच किती आहे ह्याच्यामुळे युद्धामुळे महाग झालं त महागच अ माणसात हॉटेल मधले त लई खपायला लागलेत सिलेंडर कमर्शियल त्यामुळे ती महाग आहे आणि घरात स्वस्त झालाय पण घरातलं बी असं पाहिजे तस मिळत नाही
हा हा हा
घरातलं कुठे मिळतय नंबर लागला तरच नंबरच नंबर एक्स्ट्रा एा नाही मिळत ह एक्स्ट्रा मिळत नाही पहिला मिळत होय
हा हा
हम्म आता नाय मिळत
बर आता मग सायकल कपीस कुठली चालवतूय
ते तेची तेची घेतले ती साधी बॅटरीच नाही
ह बॅटरीच काय कस कस चार्ज
अ एक नंबर आहे ते फॅडल सहित च चार्जिंग मारल्या आपलं चार्जिंग म्हणजे बॅटरी चालू करून जर फॅन्डल मारलं तर जास्त किलोमीटर जातय म्हणजीं ते कवा पुश करतय माहिती आहे जेव्हा आपल्याला लोड येईल
हा हा हा
आलाय आणि आपल्याला गुडघ्यावता आणि त तेव्हा ते आपोआप पुश करत्या बॅटरी आपोआपच काय सेनसर आहे का काय काय माहित नाही आणि रेग्युलर अशी चालवलीच नुसती बॅटरीवर लिवर वाढवून तर ती कमी किलोमीटर जाते आणि रेग्युलर बंद केलीस बॅटरी आणि रेग्युलर काय रेग्यूलर मग सायकल चालवू शकतेस तीन प्रकार आहेत त्यात मी ते हीच वापरतूय पॅनडल विथ बॅटरी म्हणजे बॅटरी बी टिकते आणि माझा व्यायाम बी होतंय
बरोबर हा हा पण जर नुसतं बॅटरीवर करायचं म्हटलं तर मग ते किती रेंज आहे
पंचवीस तीस किलोमीटर जात नुस्ती बटरी हम्म आणि पॅनडेल पॅडेल वती मारले तर चाळीस पंचाळीस किलोमीटर जात बर
हा हा हा तेच म्हटलं चांगला बॅकअप आहे मग तसा बघाय गेल तर
बॅटरी बी स्वस्त आहे रे त गाडीच घेणार होतो म म्हटलं गाडी च अजून डेव्हलपमेंट नाही अजून बॅटरच्या गाडीत ते म्हटलं मग ते ही बॅटरी आपली सहा सात हजारला आहेे ते नवीन बॅटरी घ्यायची म्हणल्यावर आणि गाडीच्या बॅटरी आहेत त्या एक लाख नव्वद हजार अस गाड्यां आणि गाडी आहे सव्वा लाख त्याला दीड लाखाकाला गाडी
हम्म गाड्या महागाय जरा
हा गाडी महाग असू दे पण मेंत गाड्यांच्या अर्ध्या अरच्या वर रेट आहे मिनट बॅटरी पाच सहा वर्षांने खराब होत्यातच त्या पाच सहा वर्षान लाख रुपये घालायचं फिक्स
हा हा हा
हम्म.. मग आता नवीन आलेला तुला सांगितलं कि, ते सेल्सवाले आलेत. सेल्स म्हणजे तेवढाच सेल्स बदलायचं हा ह हा तसलं आलंयच ते.
पण ते आलेय का?
हा आलंय आत्ताशी नवीन नवीन यायला लागलेय पण अजून काही डेव्हलपमेंट नाही त्याचीअजून अजून काहीतरी अँडव्हान्स येईल त्यापेक्षा.. म्हणून थांबायचं तुझी कुठली आहे आज? अजून तिचं आहे ना आप्पाची..
हो हो तीच आहे. तीच आहे.
हा स्कुटी बी ही आहे पेट्रोल वरचे.
हा पेट्रोलचीच आहे. येस ते ठेवलंय आता काही जास्त नाही लागत. आता पहिलं वाईफला लागायचं. ऑफिस जायला. पण आता कसं आहे.. ती कॅबने जाते ना... त्यामुळे त्याचा स्कूटीचा उपयोग पण जास्त होत नाही. इथले इथं कुठे सामान भरायला गेलो तर मग ते डी मार्टला जाता वगैरे घेऊन जाते स्कुटीच.
बर बर
झालं की अप्पाचीचा काहीच उपयोग नाही. नुसत तुम्हाला मध्ये मध्ये त्याला स्टार्ट करायला लागते. नाहीतर ती बॅटरी डाऊन होते त्याची.
होय अ स्कुटी कुठली आहे? ऍक्टिवा आहे का?
आय मधली आहे. तेव्हा आहे ती छोटी नाही का स्कुटी ती हा ती ती वाली घेतलेली. ती जरा लेडीज साठी जरा चांगली म्हणजे हलकी आहे. ना ते वजनाला म्हणून.. हो ती जड आहे जरा.
हा
पण काय नाही ते शिकल्यावर काय वाटत नाही जड नाही हे एकदा शिकोस्तवरच वाटते की हलकी पाहिजे. शिकल्यावर काय आता माणूस बुलेट बी चालवते मग.
मग आता आप्पाजीचा पाकच उपयोग होत नाही?
नाही नाही काहीच नाही एकदमच क्वचित
ते आता तुम्ही आता काय सुट्टीच्या दिवशी असेल त्यावेळी फॅमिलीत सगळी बाहेर जातात.
होय त्यावेळेस मग काय स्कुटीवरच नाही नाही चार चाकी नाही काढत. स्कूटीवरच नाही काढत. इथ पुण्यात
लय लय होय होय वैताग येत असेल ते पायाच पाक पाय दुखत असतील ते
क्ल्टच दाबून दाबून ती गुडगा घायला येतोय मग त्यामुळे नाही. टू वहीलरच... कोण आलं? पाहुणे वगैरे तर मग तेवढंच काढयचं नाहीतर
हा इस्लामपुरात आता पीएन जी व्हायला लागलंय.
पीएनजी ज्वेलर्स
होय होय डॉमिनोज झाला. आता पीएन जी व्हायला लागलंय. आता डी मार्ट कधी येताय? ते असं झालं
डी मार्ट कराडला आहे रे... त्यामुळे येईल का नाही जरा शंका आहे.
काय माहित आता. पीएनजी आलं हे विशेष आहे.
होय नाही येणार की पीएन जी ला काय आहे.
हो आता अख्या इस्लामपूर मध्ये सोन वशिक दुकानालाच गर्दी असते बग गांधी चौकातल्या कायम कधी बी जा. पीएनजी सारखे कायम आहेच मग आपण काय कधी खरे तिथं केलेलं नाही. पण ते कायम बघल त्यावेळी गर्दी माणसांची.
हा हा हा हा
कायम गर्दी. कायम फुल गर्दी झालं र कला आहेला आयफोन आयफोन वाला आहे आयफोन
ते तू स्टेटसला ठेवलाय मुळ त्याला
नाही नाही त्याला ते बोलवलं होत ते हे करायला सेटिंग कराय
छ हा हा हा बर बरं बर चालत चाल आला काय
का तेथे झालं
आहे अजून दोन मिनिट आलाय काय तो ओळखीचा का नाही अजून
बाकी हाय गता किती दोन मिनिटं राहील
होय होय बोल गी मग चाल
हा त्या अ जणी कोण दोस भेटत्यात ग आपले नाही पण तू बॅचला वेगळा होता ना तू बॅचला वेगळा होय होय मोठी तुम्ही किती वर्षान मोठ सम्राट महाडीक बॅचला हुता काय
नाय नाय त्याच्या खालच्या बॅचला
हा खालच्या बॅचला काय म्हणजे सम्राट महाडीक तुमच्यापेक्षा एक वर्षान मोठा
कामच्या बस
हा भेटतात का सगळे विनयाच्या इथे भेटत असतील सगळे
भेटलेे विनेयच दुकान सगळी भेटत्यात सम्राट महाडीक तुला आठवतंय का पण जेव्हा शाळेत होतू
जिप्सी घेऊन याच हा माहित आहे की माहित आहे की जिप्सी गाडी घेनच त्यावळी एवढी क्रे ते असता ते झाल ते काय शाळेत असल्यामुळे तु आपल्याला माहित नव्हत पण ते काय असणार त्यावेळे
आमची लोक सगळी विण्याच्या दुकानातच तेच एक
होय होय वय वय तिथंच भेटणार तुम्हाला काहीच नाही हे ते
काय असलं मिटिंग बिटिंग कुणाला भेटायचं असेल तर सगळी तिथे येत्यात सगळी एकमेकांना भेटत्यात संध्याकाळी जरा असतात पोर हम्म
बर मला एक सांगते नाही ते आता कॉलवररच बोलत
हा चालतंय कॉल वर बोलूया आपण हा वहिणींचा मोबाईल कुठलाय
आय फोन कायच ह्यु साधय रेडमी रेडमीचा हा नवीन आलेला चवदा ये काय काय तर आहे पंधरा ये
अच्छा अच्छा वहिनी ना काय फोट त ह नाही वाटत जास्त
ते अजून म्हणत युनिकॉर्न घेऊया म्हटलं एकदम सगळं कशाला पुढच्यातव पुढच्या सीझनला बघू ती युनिकॉर्न घेतल काय हुतय माहिती मुंग्या लय त्याला युनिकॉर्न ते आमचा पहिला आता काय माहि का आमचा म्हेवणा पहिला सक्का म्हेवणा तिला बी सांगतोय मी पहिला मागितलं तर त्यौच मागणार कारण त्याला गाडी नाही त्याची गाडी होती ती विकून बस आता गावाकड आला की त्याला गाडी नसत्या मग ते माझ्या दोन गाड्या दिसत ना अँक्टिवा आणि ती युनिकॉन मग ती युनिकॉन न्हेहणार त्यू सारखं असं होतय
बरोबर आहे होय
ठेवलेलं नाही घेतलीच नाही मी आणि पुढच्या वर्षी बी घेन का नाही काय माहित
हम नाही ते दोन गाड्या ठेऊच नको घेतलीच तर मग ही द्यायची आणि दुसरी घ्यायची
बघूया की काय होतंय
हा चालत चालत ठीके, हो हो ओके चला. हा बाय.